हॅलो हा बोल की हो येतो.
तेच म्हणलं ग गणपती जवळ आलेत काय काय करायचं?
गणपतीच तर पहिलं आता आधी डेकोरेशनच सामान बघायचंय म्हणजे काय करायचं इथून पासून बघायचंय मग त्याच्यानुसार खरेदी
या वर्षा ठरवू आधी काय करायचं दरवर्षी ठरवायचं काहीच होत नाही. आपलं रेग्युलर आहेच होेत आपल्याकडून
नाही यावेळे जरा काहीतरी वेगळं करावं म्हणते.
तेच आधी जरा थीम वगैरे लक्षात ठेवून वगैरे बघ त्या पद्धतीने सगळं सामान खरेदी व करत. चा
हा ते पप्पनी काहीतरी ते भरती उलट्या छत्री सारखं काहीतरी बघितलंय आणि त्याला असे फुलं वगैरे लावलेले असतात आणि त्याला आपण माळा व वगैरे सोडू शकतो पण ते अडकवायचं कसं? हा पण ते वर
तारा वगैरे त्या मंडप टाईप करायचे तारा वगैरे ते चौकण पहिल्यांदा तैयार करून घ्यावं लागेल.
नाही नाही तसं नाहीय ते चौकन वगैरे काही नाहीय तेे वरण लटकल्यासारखं छत्री कशी असते छत्रीचा आकार
मग तेच की मत ते असे तारा टाकतात त्याच्यावर छत्र लटकून त्याला लाईटिंगचे पण गुंडाळायच का तारांला कळू द्यायचं
नाही नाही तसं नाही ते
कशाबद्दल मग बघू ना आपण त्याबद्दल कसं आता ते बघितल्याशिवाय तर कसं कळणार आहे.
हो तेच ते बघूनच करू यात सगळं पण ते मला काय म्हणायचंय वरच्या साईडला ज्यायला ती छत्री अशी सोडतो ना आपण ती सोडायला वरती पाहिजे ना कोणतरी बांधलेला.
मग त्याच सांगायचे ते छत्र सोडण्यासाठीच लावायचं असतंय मग ते म्हणायला गगलं म ज तारा वगैरे लावतात त्याला अशी छटक्या लटकवायला तर नको हवच लटकवणार आहे.
नाही तेच मला छत्री साठीच पाहिजे काहीतरी आयडिया? पण ते वर्ण कशाला अटकवायचं ते पण बघितलं पाहिजे?
अता ते जे कुठला आहे थीम त्यांनी बघितले कसं व्हिडीिओ वगैरे बघितला पाहिजे. मग त्यावरून कळेल ना आपल्याला नेमकं कसं केलं आयडियात येईल.
त्यांनी ते व्हिडिओज बघून मला सांगितलेत परवा दिवशी की असं मी बघितलंय म्हणून.
बघितलंय पाठवायला सांगायचं ना लगेच त्यांना म्हणा मला पाठवून ठेवा अस. तिला काय बघितलं तर.
आता बघ तो म्हणलेत परत अजून सापडलं तर पाठवतो.
चालल की. आधी कसं गणपतीगेच ना आपल्या दोन दोन तीन तीन मंडळ होते त्यावेेळेला. डान्स बीन्स बसवायचं. लिंबू चमचा वगैरे आता बंदी झालं वाटतं ना मैदानी खेळ लिंबू चमचा लोसा हम् बा
आता कोणीच घेत नाहीये आता जे फक्त इमारतीमध्ये ब इमारतीमध्ये जे बसतय ना त्यांचच फक्त चालू आहे बाकी बाहेरचे कोण बसवे ना आता ते लोखंडवाला पार्क मधलं तर बंदच झालं गणपती त्यांच मंडळ.
इकड कोन कोन बसवणार ना सगळे गेले क
सगळे पण गेले आणि लहान मुलं पण कोण राहिली नाही सगळे मोठे झाले त्यामुळे कोण बसवायला पण नाही आता तिथं
एस प आधी केसर किती छान वाटत होत. आपण दोन दोन मंडळात जात होतो खाली पण जात होतो वरती पण जात होतो प्रत्येकाच्या आणि टिपऱ्या वगैरे एका मंडळाच्या टिपऱ्या असायच्या स्वागताला गणपतीच्या मिरवणूक वेळेला. एका ठिकाणी लेझिम डान्स. आणि रात्री रात्री आपल्याला. होम मिनिस्टर असायचे बायकांचे रात्री परत गाण्याचा कार्यक्रम असायचा. डान्स वेगळं घ्यायचे बक्षीस पण लगेच चांगलं द्या यचं. परत आप काय ते गाण्याच कुठे गाण्याच्या भेंड्या खेळत होतो आपण
दोन टीम करायची आणि गाण्याच्या भेंड्या चालू ठेवायच्या.
अगं दोन दोन पुुढे पाच पाच टीम व्हायच्या स्पर्धा होती ती अजून आठवतय मला. एका टीम मध्ये पाच पाच सहा सहा जण ते पण चिठ्ठ्या उधळायचं. म्हणजे असं मस्त बसलेले असत सगळेजण. मग गाणं म्हणणार हे करणार प्रत्येक टीमुसार जे काय मग परत. बक्षीस वगैरे करताना सगळ्या टीम मिळून जात होतो. डान्स किती सगळ्या डान्स मध्ये घेत होते सगळ्या डान्स मध्ये घेत होते.
हो पण आधीची जी मजा होती ना ती खरंच वेगळी होती आता नाहीये ती मजा.
आता तसला काहीच राहिला नाहीये, कोणं असं एवढं आता उत्साहाने करत नाही. जात फक्त गणपतीच मंडळ बघून घे त्यांच तेवढंच करतात. अध किती काय -काय होत, एक एक दिवस अखा चित्रकला स्पर्धा घेत होते. रांगोळ्या स्पर्धा घेत होते. हस्ताक्षर स्पर्धा घेत होते, निबंध घेत होते, वक्तृत्व स्पर्धा घेत होते, झाल नाटकं होती.
नाटकं पण बसवत होेतो आम्ही.
तेच तर सांगते आता, काळानुसार सगळ्या गोष्टी बदलत गेल्यात आणि संपुष्टात येत चालल्यात.
आता कुठंतरी मी बघितलेय त्या दिवशी, म्हणजे बातम्यांमध्ये बघितलं होतं की, अ कोकणामध्ये एक गाव आहे तिथं एक गाव एकच गणपती. आख्खा गाव त्या गणपती, एकच गणपती करतात. आणि मग तिथे इतकी छान छान रूढी परंपरा आहे, की प्रत्येक जण शिदा घेत. त मग तिथ गणपती च्या वेळेला एकत्रच प्रसाद बनवला जातो. सगळे गावकरी त्या मंदिरात येऊन, एकत्र येऊन, अजून पण ती परंपरा किती वर्ष जुनी आहे. त्या गण आणि तरी सुुद्धा गणपतीला लोक येतातच तिथं, गावचा गणपती आहे तरी. आपल्याला काय वाटतंय आपल्या घरात गणपती म्हणूनच आपण येतो. तस नाहीये तिथं. गावात एकच गणपती करतात तरी सुद्धा ना अ भावी म्हणजे नोकरीवाले लोक कितीही लांब असले तरी सुद्धा दहा दिवसांची सुट्टी काढून येतातच येतात.
किती मस्त, नाही आपल्या इथे तर तसं नाहीच आहे ना काय.
आणि सगळं गाव स्वतःहून अक्षरशः म्हणजे सगळ्या गोष्टी करायला स्वतःहून पुढाकार घेऊन येत. आणि परत म्हणजे प्रसाद वगैरे करण्यासाठी पण अख्ख्या सगळ्या गावच्या बायका पुरुष म्हणूनच ते प्रसाद बनयचे.
लहान मुलं वगैरे सुद्धा त्यांचे सुद्धा असे चांगले चांगले खेळ घेतले जातात. परत गावांमध्ये त नाटक तर किती असं सोग वगैरे करतात ना तिथं, ते अस तर नाटकं वगैरे अक्षरश असं बस -बसतात बघायला माणसं. रात्री उशिरापर्यंत. आणि उत्साहाने नाटकात सुद्धा भाग घेतात. नाटकाचे पात्रे सुद्धा अस एकदम बघ म्हणजे बघण्यासारखेच असतात. एवढ भारी करतात तिकडची लोक. ते बघितल्यावर असं वाटत की प्रत्येक ठिकाणी असं असायला पाहिजे, मगच लोक अजून एकत्र येतील.
खरंच पाहिजे तस.
खरं तर हे गणपती वगैरे बस कोण अस काढलं कशाला होतं, गावातले चार लोक एकत्र यावीत म्हणून होत ते.
आता ते सगळं बंद होत चालय, पुढच्या पिढीला कसं कळणार आहे की कशासाठी काय चालू केलं होत. तर नाही का त्याचा उद्देश काय होता नेमका?
तेच ना. खर तर पहिल्या गावातले लोक एकत्र येण्याचाच उद्देश होता. हा गणप कध उत्सव वगैरे आता बघितलं ना देवी आपण जे बसवतो
हो.
पण बघितली ना त्याचा पण उद्देश तोच होता, की त्याच्यासाठी पण लोकांनी एकत्र यायला पाहिजे. एकत्र सणवार साजरा केला पाहिजे. घरी जाणं एकमेकांकड, गप्पा गोष्टी होतात त्या मानाने. कारण आपण प्रत्येक वर्षानुवर्ष आपण फक्त कामातच असतो, नोकऱ्या करतो. आपलं घर, आपली नोकरी एवढंच आपलं चालू असतंय. आणि या सणाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो, एकमेकांच्या घरी जातो, एकमेकांशी बोलतो. असा वेळ काढून तर एकमेकांशी जाऊन बोलायला आपल्याला आहे का आता.
तेच म्हणतीय ना. आता काहीच नाहीये, आता सगळ्याच गोष्टी कामात लोकं स्वतः ताला व्यस्त करून घेतले तितके कि, त्यांना काहीच बघायचं नाही आजूबाजूचं.
त्यामुळं कसं? म्हणजे आधी सारखं ते तसं असतं ना आत्ता पण. तर अजून आपल्या पण मुलांना काही गोष्टी आपल्याला सांगता येतात. आता फक्त आपल्याला सांगावं लागणार आहे जे आपल्या आठवणीत त्यांना ज तसं भोग म्हणजे तु म्हणतेस ना, तसं उपभोग घेता तर येणारच नाही बघ. ऐकायला त्यांच्यासाठी आहे ते.
आता त्यांच्या काळात अजून किती गोष्टी बदलत जातील, ते त्यांनाच माहिती आता.
आता मला तर वाटतं गणपती आता जसं की, लग्न सुद्धा ऑनलाइन करतात. एंगेजमेंट ऑ ऑनलाईन होतील.
सगळ्या गोष्टी तर सगळं ऑनलाईनच होईल.
तसं पोरांचे सणवार पण आता ऑनलाईनच होतील का काय माहिती बाबा.
काय माहिती, होऊ पण शकतं. नाही पण ना असं वाटतं.
आपण म्हणतो शाळा शाळांना सुट्ट्या लागल्या, तर किंवा म्हणजे असं ज आपल्याला वाटायचं. लॉकडाऊन मध्ये आपण ते भोगलं.
खरंच बाबा.
शाळा, शाळांना सुट्ट्याच लागल्या तर. किंवा शाळा बंद पडल्या तर, म्हणजे काय असेल तर आपण निबंध लिहीत होतो. ज्यावेेळेस कोरोनाच्या काळामध्ये झाली ती गोष्ट. तर मग आपल्याला असं वाटत होतं की, अरे आपण ते कधी काळी निबंध लिहिला. आणि ते खरं ठरलं, पण त्या वेळेला नको वाटलं होतं. असं वाट होत की नको बाबा, ऑनलाईन शाळा नको. हो, त्यापेक्षा जाऊन वर्गात बसून दोन छड्या खाल्ल्या तरी बरं वाटेल.
कारण कसं आपल्याला चार भिंतीच्या आतमध्ये आधी कधी राहायचं माहिती नव्हतं, म्हणजे आपण पाहिजे त्या वेळेत बाहेर जाऊ शकत होतो, काय उड्या मारायच्यात मारून येऊ शकतो, खेळू शकत होतो. आता तसं नाही. चार भिंतीच्या आत राहाय च रूम मध्येच राहायचं. कोण बाहेर गेलं की त्याला अजून म्हणजे रागवणं हे त्या गोष्टी व्हायच्या. म्हणून त्यापेक्षा ते न गेलेलंच बरं.
ते नाही, पण असं डिजिटल अभ्यास जे आपण म्हणतो ना की बाबा ऑनलाईन अभ्यास वगैरे. तसं तर पोरं अभ्यास करतच नाहीत. आणि त्यातून पण त्या शाळेला मजा नाही, जे लॉकडाऊन मध्ये आपण बघितलं. लॉकडाऊनमुळं खूप काही गोष्टी म्हणजे जग तिथून तर खूप बदललं.
पाच वर्षापूर्वीच जग आणि पाच वर्षानंतरच जगात लई फरक पडलाय.
पडला आणि मेन गोष्ट कोरोना उगा आला पण ह्याच्यावर असे निबंध लागतात. कोरोना आलाच नसता तर म्हणजे आज जगात काहीतरी वेगळ झाल असत.
खरच अस वाटतय पण काही लोकांना जगण्याच मूल्य पण कळाल ना तिथून.
तेच ना चालेल. तेच झोपायचीच तयारी करायची, झाले की काम. वेळ झाला हो हो चालतय हो हो. बाय